हॅलो काय कराय लागलाय.
काय नाही बोल की. नाही अजून.
का हो.
अगं माझ तुला का कॉल लागत नाहीये मला काय समजे ना
लागे ना, बघूया गे आपण ट्राय करून.
अ ह उद्या बघूया आता तुझं शिवणीला मी म्हणलेला. फोन करून ऑनलाईन दे तिला. म्हणलेल तो परर्यंत तुझा फोन आला जाऊ दे आता उद्याच करतो.
हो आपला कॉल चालू आता ना.
हा.
हम्म आणि काय म्हणताय.
काही नाही जेवली नाही सजू
नाही अजून जेवायची आहे. थोड्या वेळान जेवायच तुम्ही का नाही जेवला अजून.
नाही तुझा फोन आल तर ते मी भजी करत होते मग. केले जस्ट हात धुतली तु परत तुला लावली तुझा कॉल बिझी लागला.
कसली भ भजी केला. कांदभजी पालक ओके ओके. हम्म कसं करताय तुम्ही?
ही मम्मी करून दिल ती फक्त तळायचं काम केल तर.
हा हा.
पालक त्यात कांदा घाठलेली मिर
पलक बारीक च. ून घालायचं बेसन पीठ थोडस हळद मीठ घालायचं ओवा थोडा घालायचा. आणि सोडा थोडा हो थोडासा सोडा. हा कोण कोण घालतात कांदापत हम्म.
कांदा टाकलेला हळद नव्हती टाकली.
हा चालेल ठीक आहे क मग ति तिखटला काय टाकलं होत थोडीशी चटणी घातले अस काय?
नाही नाही मिरची टेचून टाकलेल. हम्म.
आणि काय मग घरी कसे आहेत सगळे?
मस्त तुझ्या?
माझ्या पण आहेत सगळे मस्त.
हम्म मम्मी काय करायल.
मी. झोप झोपाला साडे दहा ला कधी अकरा वाजतात कधी साडे अकरा वाजतात ते नसते.
होय त्या हा हा
हो.
आमच पण वेळाने आमच्यात बारा वाजतात रोज. हम्म मम्मी आहे बाहेर गेले ते शेजारी बाळाला अंघोळ घालायला जाते ना मम्मी. तिथं गेले हम्म.
हा स्वयंपाक केली काय नाही?
काय ते?
जेवण बनवली की नाही म्हणलं.
स्वयंपाक बनवले मला ढबू मिरची पाहिजेय त तळणार आहे तेवढे बारीक चिरून ठेवले तर थोड्या वेळान.
ढबू आवडत आवडतं तुला?
तळून आवडतोय मीट लावून.
अशी भरून केलेली काय कापून केलेलं.
नाही भरून केलेली पण आवडते फक्त रस आवडतोय. कापून केलेली फक्त थोडस तेल घालायचं. थोडस तेल घालायचं. धबू मिरचीचे बारीक कापले असते धुवून घ्यायचे ते ते टाकायचे तेलात फक्त. आणि चांगलं फ्राय करायचं आणि त्याच्यावर फक्त थोडसं मीठ घालायचं तसंच खायची
तिकट होय तिकट तिकट नाही घायचं त्याच्यात
नाही नाही ते हे काही घालायचं नाही नाही फक्त मिठात खालवर करायचं खूप छान लागते त्यात पाणी बिनी पण काही नाही घालायचं तेलात परतायचं फक्त
हा एकदम असं क्रिस्पी होऊपर्यंत असं भागायचं काय
हा थोडसं
म्हणजे असं ते असं एकदम माकसल्यासारखं
फ्राय शॅलो फ्राय करत नाही काय आपण
हा हा तेच की तसंच
हा तसं करायचं खूप छान लागते चपातीस भाकरी हो करून बघा भाकरी सोबत तर खूप छान लागतं ते
असं तोंडी लावायला त्यां खायला चांगलं वाटत असं म्हणजे भाजी आणि असंच असं काहीत आपल्याला चटरपटर लागत ते नास हा हा मग ते तू करणार आहेस काय मम्मी?
मीच करणार आहे मम्मीने केली गवारीची भाजी पण तिकट लागतेय मला. म्हणताना ते सपक जरा काहीतरी पाहिजे म्हणताना ढभुमिरची तळणार आहे.
का तिकट खात नाहीस काय?
खाते पण सगळं तबेत बिघडली ना माझी म्हणताना. ख्यासारखं झाले घसत सगळं तिकट लागू देणं झालं
हा हा हा मग तुमच्यात मॉनवेज बनत नाही का
आमच्यात बन करतात मम्मी ते पण मला पहिला न व्हेज जेवण करतात मग जेवण झाल्यानंतर ना माझं त्यांनी नॉन व्हेज करून जेवतात
खातू
नाही नाही मी नाही काय खात नाही नाही खात नाही मी नाही लहान असताना खाईत होते नाही लहानपणी खात होती पण नंतर ना बंदच केले ते
हम्म आणि तुमच्या तिकडं
तिकडं सासू सासरे फक्त खात्याात बाकी कोण नाही खात नवरात त्यांच दीर कोण खात न हॅलो सासूच असल तेवढच खात्यातो नणंद कोण नाही आहे नाही नाही. नणंद नाही आहे बाकी सग होय दोघं आहीत. जावु आहे मला जावची बारकी पुरगी आहे अजून सहा महिन्या पण नाही तिच्या पण घरात माळ आहे, माळकरी आहे ती सगळे होय.
आणि सासू सासरे कस काय खातात मग?
सासू सासरे खातात खायचं असलं तर बाहेर चूल घातले ना मागच्या साईडला. मग त्यानी तिथंच करतात खातात पण आणि भांडी घासून पण तिथंच ठेवतात त्यांनी. इकडं आतमध्ये काय नाही किचनला, नाही त्यानी काय नाही घातलेले. ह हा.
जाऊ कुठली आहे तुझी?
जावु पण इतलीच आहे आपल्या इथली गावातली.
हो हे यडरावची. काय जांभळीची? होय, त्यांचं पण लव मॅरेज आहे काय?
होय लव्ह मॅरेजच आहे त्यांचं पण घरीच केलंय तिथं.
होय चांगलं आहे की म.
घरातच केलंय लग्न त्यांच होय. हम्म.
आणि काय? मुलग्याला बघितलंय मी जावेच्या.
हांम बघा.
तो आलता ना. एकदा आलता ना हॉस्पिटलमध्ये काहीतरी खायला मागत होता, माझ्याकडे काय पैसे नाही म्हणत होतीस ना तू.
होय काय. हा, हा.
मे मध्ये आलता. मे मध्ये एकदा आलता.
होय काय. हा, हा.
हम्म. हं होय. कोण सोडून जा
सासु सासरे येतात. इकडे इचलकरंजीला काहीतरी करायला आलेत कणी त्याला घेऊन येतात ना. मग त्याला ते हॉस्पिटल माहिताय आ आमचं मग तो काकीकडे जायचंच म्हणला. तोय पाठीमग जोपर्यंत आणत नाही, तोपर्यंत तो गप्पच बसत नाही. मग ये तो एकटा तराट तो, हो लाडका हाय. होय लाडकाय तो आणि हॉस्पिटलमध्ये सगळी त्याला ओळखत्यात. तो सगळ्यांना विचारतोय. आमची काकी कुठे हाय? विचारतोयच तो.
आणि मग मॅडमांच्या समोर कधी म्हणला नव्हता.
हो मॅडमच्या समोर नाही संपी तोंड ध - - म्हून त्याच इकड आणत होती.
होय. ह.
काउंटरच्या मॅडमांना तेन सगळ्यांना माहिताय.
हा, हा, हा. संपी काय फोन करत नाही वाटत कोणाला.
तेनी मला केली होतीत, आलो, आलो. आलो, फोन चालुयं. हम्म.
हम्म. संपी केलती आता.
सॅमन केलती की.
ह कधी?
आता जे आता जस्ट केले होते मी तिला मग म्हंटली जेवणारायं जेवुण झाल्यावर फोन कर म्हणून सांगितले तिला.
हा ते एवढे इंटरेस्टन करत नाही वाटत ती.
तिला सांगितलोय हे कर म्हणून तीच फुर.
हम्म. तीचा वेगळाच कॉल चालू असतोय.
तीजा होय. हम्म.
शिवकन्याला पण आता म्हणले मी ती बहुतेक बिझी हो काय तर म्हणजे ऑनलाईनही म्हणल्यावर. हम्. हा आ.
माझ पण लास्ट होतं ना म्हणताना मी तिला लावले होते फोन. बोलले हम्म.
ह झाला आता किती झाले? किती बाकी हाईत आजुन?
बघु कि सांगते किती हाय ते.
हा, हा. माझे आत्ता दोन झालेत.
होय काय, करायचं फास्ट.
उद्या मला काय सुट्टीचं हे ना, म्हणुन मी मग मी घरी आल्यावर सगळ्यांना फोन करत बसणार.
हो चालत की, फ्रायडेच हाय उद्या.
हे फोनच, हे फोनच ल बोरिंगायं.
हा होय बाई. मला पण नको आहे हे.
फोनच मग नंतरचे टास्क कसे आहेत काय नाहीत. नंतरचे असं सेल्फ अस - - लतर ठिक हाय. सेल्फ असलं तर कितीपण करू शकतो. दुसऱ्यांना असं फोन करण हे म्हणजे लई असं हे वाटतंय.
कटाळ येतोय ओ.
होय तेच की.
हम्म मग काय नाही पोहोच नाही ना तिकडं!
काय नाही ना हि सकाळ पासूनच पाऊस कुठे. तुमच्याकडे आहे काय?
आमच्याकडे पण नाही दिवसभर उघडलंय.
हा तू कुणाला तर ऍड कर अजून कोणत भेटते बोलण्यासाठी?
म मी म्हणालो खर शेवणी नको म्हणाले आमच्या घरापसली वहिणी आहे नरन बोलू ह्म
हा ह ठीक आहे ठीक आहे चालेल
हो चालेल ठेव काय मग करते आणि परत भेटूया.
हा
हो चालेल हो ते ठरवा तेवढं फिरायला जायचंय ते
हो हो ठरूया ठरवूया
हा जाऊया कंटा आलाय काम काम किती करायचं ते काम.
होय होय जाऊयात जाऊया कुठं पंचगंगा नदीवर
हो ते तर काय बघायला जायचंच आहे आपल्याला
हा
आणि ट्रीपचं पण बघा काय म्हणतात नाही म्हटलं तर राहते तिकडं मला मीच किती सगळ्यांना बरं विचारायचं. ठीक आहे बघूया काय होते आणि ठरवया अनेकदा
हो हो चालेल चालेल
हो चालेल ठेवक आहे मग हो बाय हां बाय